हॅलो आवाज येत आहे का माझा
येतोय की
हा काय करालस
काय नाही बसलय तू
मी पण बसलोय आता बरी आहे स
बरे. आहे जेवण ते झालं का
जेवण झालं आता येऊन बसलोय तर शेजऱ्यांच्यात
हा हा
म्हणलं कॉल करूया आता तुला ल दिव झालं केलं नाही
हम्म माझ्या इकडनं लागणच गेलंय आता तुझंच कसं काय आलाय काय माहिती
हा हा
हम्म
काय निम
काय नाही बणीवनंतचे
ह काय काय पाऊस आहे काय तिकडं
आहे की आत्ता सुरूच आहे तुमच्या तिकडं
आमच्या इथं पण हाय सकाळ सकाळी मोठा पडतोय शाळेच्या शाळेला जायच्या वेळेला
हा
शाळेत कसल्याला बंद पडतंय
हम्म हम् जाऊन आली का नाही मग शाळेत
नाही आज येरण होता लच पाऊस होता आज मोठठा
हा हा
वारं पण होता पाऊस पण होता म्हटलं राहू द्या आता झोपून टाकलो. आजी पण म्हटली झोप
हम् हम
मग काय तिकडं कसं काय
निवंतचहेब
ह हां
अज तेन बर का
पोरा आला का तकडे सगळी बरं आहेत.
हम्म हम् नाही नाही आणखीन तेवढा मोठा नाही येला पाऊस
नाहीय.
नाही.
हा हा नाही मग नाही आमच्या इकडे मोठा आहे.
हा हा
इकड उन्हाळ्यामुळे सगळी ती नदी ते सुकलेली हे पाक पाणी गेलतात
हां
माता पाणी परत आलं पाऊस पडल्यामु मोठा पाऊस झाला आता रंग का पण भरलाय खूप
होय.
हो आता जायचं म्हणाल तर सकाळीच म्हणलं मामाला जाऊनये उद्या सगळेजण नाहीय म्हटलं मी चालोय बाहेर
हम्म हम्म मग दुसरा मा माताना त्यां घेऊन जायचं की
कोणच येत नाही.
ह ह.
सगळे आपल्या-आपल्या कामात बिझी असतात.
हम् हम्. जायच तू तू आणि विद्यामामीनी.
म विद्या मम्मी तिथेचच दुकाना बाहेर काढते.
हम् हम्. कुठे आता त्यांच्यात, तिकडं आहे का इकडं आहे.
आता इच करंजला गेल्या, ते टाकी गॅसची घेऊन.
हा हा
मग मला हे जाऊन आता, टुनी पण आहे इिथं.
तुझ्यापशी ठेवली काय.
नाही तर काकी पशी मी माझा, पाठमागण आलं इथं.
हा हा
म म्हला जाऊय आम्ही आणि स्ोम्यामाग गेलतो तिकडं, पर उज्यावडीला टाक्या ना.
हम हम.
पटाके आणली दिली त्यांना.
हम्म हम्म.
काय ने म ज्यवलस.
हाझेवला तो.
जेवलो.
हम्म हम्.
मम्मीचा फोन आलता काय.
हम हा.
हॅलो.
मला काल आलता हॅलो.
हा ब.
मला का लालत रेच
ना
हा हा. मीज काल केता काकीच्या फोनवरून रिचार्ज मारून, म्हून काय मारली नाही. अक्षय आमाकडनं, मारून घेतला आम. हॅलो. हॅलो.